हॅलो.
हा.
हा बोल की. का म्हणत होतीस पावभाजीचं.
हा तेच की बारा पावाची एक लादी असत्या. तसं दादाना आमच्या चार राद्या आणल्या होत्या. अ हा सगळे संप ले शेवटी मी आणि मावशी थांबल होत जेवायच आणि दोघींसाठी पाऊन होत मग ते काय केलं चौकोनी ब्रेड आणला होता कोण तरी पाहुण्यांनी ते शेवटी खाल्लो आम्ही त्यातनं.
एवढं करून शेवढी तुमच्यासाठी राहि परत भावाला पाठवशील नाही मग?
नाही तिथं अ आमचं जेवण च लेट असतय हम्म दहा अकरा वाजलो होतो हा. आणि ते करायच म्हणल्यावर होत नाही आता मी आमच्या इथं करत्या बरोबर मी पाच ला कराय घातलेल असतय तवा कुठं आठ पर्यंत होतय ते.
वेळ पण लागते जास्त सगळ्या भाज्या चिरायला लाग
हा ची करायचं करायचं. लागते हा आणि व्यवस्थित तर फास्टमध्ये केलं म्हणजे ते कुणीकडे काय होतय ने टाइम पण दयाव लागतेय.
हो प्रापर शिजवून ते पुन्हा सगळे मॅश होऊन मग परत त्याला फोडणी वगैरे काय काय घालावं लागतेय.
भाजायला लागतय.
हा.
आता पाणीपुरीचे पुऱ्या आणून ठेवल्यात. म ध्या पुुऱ्या कसं केल्यात आधी मधी बाळाला आमच्या तळून दिल्यात खायला चार चार चार असं मग ते संपल्यात थोड्या राहिल्यात अजून थोड्या आणून पाणीपुरी करायची आता.
पाणीपुरीला पण भरपूर सामान लागते आपल्याला वाटत पाणीपुरी सामान जास्त लागत त्याला.
फक्त खजूर आणायचंय पुऱ्या आणाय एच्या, आणि शेव आणि बुंदी, फरसाण आणाय चा आणि, आणि काय?
रगडा नाही घालत त्यात?
रगडा बटाट्याचा करायचाय की घरात. वटाणा आणि बटाट्याचा. ते काय असतंय घरात? आणि, पुदिना आणायचाय पुदिना नाही इथं जवळपास कुठं.
नाही ब लाव कि शेतात घराजवळ एक.
लावायच् ताहे ते आमच्या शाळे पशी हाये आणाय पाहिजे रोप तेज ते काय जरा लावल तरी
होय. एकदा आणून लावलेस दादा पूर्ण भरते.
ते आणय चय, मेन म्हणजे पुदीना आय त्याला आणि चाट मस् कला लागते.
हां, बारीश तेव जास्त लागता.
बारीकश, मला राहिलं होतं तेव्हा मी केलतो. त्यावर आमच्या काकी करत्यात सारक माहेरला गेल्यावर. म तिथूनच पुऱ्या आणलेते एकदम तिने आणून ठेवल्यात एक किलो त्यातल्याच थोडे आणल्या होते मी इकडं.
हम्-हम्-हम्
तर ते अ आमची मावशी ऑर्डर घेत्या नई टोमॅटो पापडतेन. पालक पापडतेन. सगळं उन्हाळ्याचं. तिज्याकडून टोमॅटो पाप पड आणले अर्धा किलो. इतकं मस्त फुलतंय ना, त्याची रेसिपी नाही माहित खर लय भारी फुलते ते.
मला बघायचंय ग इथ गं आमच्या गा ततायचाय श शेजारी. पण त्याची माहि गाठ बेट आलेली नाही. पण म कोन येते त्या कर नाचणीची पापड. टोम्याटो पाप पड, पालक पापड. इरवे असे लाल अशे पेवरचे जर बघायचेत थोडे थोडे घेऊन.
हा हा अर्धा अर्धा किलो घेऊन बघाकी तेवढंच छान लागते.
पावसाळ्याात किती तळशील तेवढं कमीच. कोण जास्त लाग भुक पण जास्त लागत्या.
हा आणि बाहेर कुठे जायता येत नाही नाई
हां त्याच्यामुळं घरी सगळं आहे उद्योग. चालू असत्या
आमच्या सारखं, हां कणिस आमच्यासारखं शिजवायचं चालू असते घरी, आम्ही तर, हां हां घरचे असत्यात. मक्का असतोय नाय रानात स्वीट कॉर्न नाही साधा.
साधे खंच, हां ते पण चांगल लागत
हम्म सारखं असतय आणि ते चाट मसाला आणून ठेवलाय. हो आणि हम्म लिंबू आणि चटणी मीठ मिक्स करून लावून खात्यात. मला आवडत नाही कणिस शिजवलेलं पण भाजलेलं पण. खरं आमच्या घरची सगळी खात्यात.
नाही छान होतात की, मला पण आवडतात. मला स्वीटकॉनर मिळतात थोडं, साधी मिळतच नाही
हां हां त्याचा चिवडा पण छान होतयं, हां ते खिसून पण करत्यात. खिसून येत नाही, साधाच.
खिसून कसं करायचं ग.
ते करत्यात, कसं करायचं माहित नाही, म्हणत्यात बाई खिसून करत्यात, कधी केला नाही, साधाच सोलूनच करतो, कांदा घालून खरं ते चिवडा केला तरी हाये ना, हां ते लगेच लगेच खायला लागते, नंतर ते तेलात भाजल्यामुळे ते वडाक येते, कठीण होत्यात.
हां कठीण होते.
लक्ष लगेच, चव लागतंय, खरं लय असं चावायला लागतंय त्याला नंतर.
हम्म, तेवढंच केलं की, चार प्लेट तेवढं सगळयान खाल्ली सपलं की, कशाला ठेवत बसायचं.
संध्याकाळी सगळी घरात असत्यातं, काय करायचं ते आम्ही सकाळी करत नाही. सगळी संध्याकाळीच मग, काही पण असनं, हम्म सकाळी, हां सकाळी हाय हेच जेवण. चपाती, भाजी, भा करी आमटी हेच, कास तरी संध्याकाळी, हां
हां, सगळ्या असल्याशिवाय पण मज्या नाही ना?
नाही
ते बरोबर पण नाही वाटत.
होय
सासूबाई काय काय स्पेशल करत असतील मगं. सासूबाई माळकरी आहेत काय?
माळकरी आहेत. आमचे सगळेच माळकरी आहेत. आम्हीच खातेय.
आमचे मिस्टर, मी, आमचे दादा, हा बाहेर. नाही घरी- केल्यावर खातोय खरं घरी हे म्हणतात आणायचं ते करायचं ते नको वाटतयं. ते नाही का स्वतःच केलेले हा त्यामुळं मला करायची सवय नाही तरी पण मी कधी करून देत तरी पण त्यांनी म्हणतात कशाला उग घरी आण करत बसायचं हे भांडं घाण ते भांडं घाण-
हा तेच बरोबरच आहे सोड सवयच नाही मनच पहिल्यापासन त्याच्यामुळे ते, त्यांच्यात-
अन नाहीत का त्यांनी माळकरी आहेत.
तेच की दोघं पण सासू सासरा हा., मगं तर अजिबातच नाही चालणार घरात तुमच्या.
नाही मी खातो ते माहिती आहे, खानारी खाऊ दे म्हणतात तेन्ही
होयच की.
मगं आमच बाळा बाळा हा बाहेर अंडी अंडी तेन तेवढं केल्यावर खातोय--?
हा हा हा.
अंडी पण असं स्पेशल आमटी नाही त्याच्यापुरतं फक्त शिजवतोय मगं कवातरी तर ते, पोळी करायची असली की ह्याला एक हच्या काकांना एक आणि बाबाला एक करायची मला पोळी नाही आवडत
हा हा हा.
हम्म तेवढंच मगं.
आमच्यात जास्त माळकरी वगैरे कोण नाही. त्याच्यामुळे सगळे. खात्यात. जास्त प्रमाणात ते कहीच लागत नाही. कधीतरी तेवढंच ते बासुंदी तेन बाहेर न आणायचं हा. होते अस लयच काय तर गोड अस पाहिजे अस तर मसाले भात आपल चपाती बासुंदी कधी कधी तर आम्रखंड हेच
हा हा आमच्यात आम्रखंड आवडत नाही बासुंदीच येऊन जाऊन परवा दिवशी बनवली नव्हती बासुंदी
हा त्यावेळेला आमरस केलेलास ना?
नाही केला मला वाटलं केला असेल खराब झालते हा ते आंब्याच्या साली टाकायल्यावर मला वाटलं मी केलय. खरं ते आंबे खराब झालते म्हणून केले नाही म्हणलेत मग किती एक दहाच मिनिटे राहिले होते बनवू काय म्हटलं लगेच आती म्हणली नको राहू द्यात का
हा हा
हम्म ते काय कधी पण असो मनात आले की लगेच करता येते.
मग घर कसं बसलं
हा अ आणि असं नाही की आज करू वाटायले कराय नको हा हा मी करत असते आज सकाळी मनात आलय ना की संध्याकाळी ते करायचच, कुठला पण पदार्थ असू दे
सगळे प्रकार आडवत नाही.
हम्म हम्म, हा मग रेशनच्या तांदळाचा पण भात करताय मसाले भात
नाही मी जे घरात वापरते दावत ते तांदूळ वापरते ग रेशन चे मिळत नाहीत आम्हाला
मिळत नाही व्हय
नाही म्हणजे रेशन जे असे विकत घेतले ना ते असं इडली साठी आंबोळी साठी कधीतर ह्याच्यासाठी वापराया लागतात मला मग दावतची हा त्याच्यासाठी दावतची स्पेश कोण आहे.
हा.
दीड दीड महिना तर जाते.
जाते हा हा तुम्ही किती चौघे जण मंग हा हा.
असं पुढचं पेमेंट होऊसपर्यंत दहा पंधरा तारखेला पेमेंट होचे. मग ते जातेत.
हम्म हम्म चालतय की आमच्यात पण कोलम चकनी आणल्या पाच किलो. आम्ही रेशन च खातो. तोय खरं कोलमची कनी खनी ते इंद्रायणीची खणी आणायची होती इंद्रायणी तुकडा बाळासाठी ते कळालं नाही आमच्या भैय्या ला भैयान ती कोलम च कणी आणल्या आणि असं त्याचा फडफडीतच भात होत. ते. म. ते कसं शिजवलं शिजवले ह्याला गरम पहिला खायला घालतोय खिचडी ती न. केल्यावर.
हा हा ते इंद्रायणी कसं चिकट पण होतोय आणि त्याच कस वास पण छान येतोय ते.
गार झाला तरी तो हा चिकट असला तरी तो गार खाता येतोय. म हा कसा कोलम लगी फड पडीत होते नंतर तो दांडर ल्यागत होतेय.
हा. मग थोडेच असेल तर बदलून आनाव ना,
नाही तिनं मॉलमधन आणला होता दहा किलो आणला होता. दहा किलोची पिशवी आम्हाला इकड पाच किलो आणि त्याला पाच किलो ठेवून घेतो आता.
म त्याच्यात तुम्हू वापरा म बाळासाठी म तू आणायला वाटलं असेल. करने सासाऱ्यांना
च भात खात नाही ना फक्त संध्याकाळी एक टाइम खातोय म एक दिवशी की कंट्रोलचा एक दिवशी डाळ खिचडी असत ह सगळ शरीराला पाहिजे ना सकाळी चपाती खाली दुपारी हां हा दुप पारी उपीट असं.
हा हा त्याची सवय पाहिजे सगळंच चारायला पाहिजे सोड.
हा. देतोय सगळं तस काय नाही. हा.